हॅलो.
हॅलो.
काय करते ग?
आता कपडे धुवन आवार सवर करतेय. फरशी पुसन गेली.
हो का?
हा.
मग नाश्ता पाणी नाही केलं का अजून?
नाही ना, नाश्ता बाकी आहे ना.
कधी करणार मग?
इडली चढवलीय बस उतरता जोरवर नाश्ता चालू होऊन जाईल.
वा वा छान. आज तर मग भारी तुम्ही तर इडली खाणार.
हम्म‌.
बाई ग माझं बघ ना कमाल. च झाड कसं होऊन गेलं?
आई ग.
बघ ना. बघ ना त्याची पानं खराब होऊन राहिले, सडून राहिले. काळजीच नाही घेतात कोणी एकतर. कसं पाणी टाकून देतात. एकदम बद बद ते पाण्यांना त्रास होतो ना मग, हळूहळू टाकायचं असतं.
हळूहळूच टाकतात ना.
पाणी पण नाही साफ करत कोणी.
नुसतं पाणी टाकून देतात, मग त्याच्यामध्ये ते जंत पडून जातात.
हम्म जंतू तर पडताच, आता पावसाळ्याचे दिवस आहेत तसं.
पावसाळ्याच्या आहेत, पण आता बघावं लागेल मला त्याच्यासाठी काहीतरी खत, पाणी आणावं लागेल. गावात जाऊन माझं भृंगराजचं रोप आहे तर ते पण असं किडल्यासारखं होऊन गेलेलं त्याला पण एक तर दुसऱ्या मोठ्या ठिकाणी लावावं लागणार आहे.
तुला तर सांगत तथे कमडचं लावू नको कोणी काही देखरेख करत नाही.
अरे पण का नाही लावायचं. कशाला सडून जायचं त्याची देखरेख का एवढी महाग थोडी आहे. एकदम थोडीशीच आहे फक्त त्याला व्यवस्थित दोन तीन दिवसानंतर चार दिवसानंतर पाणी बदलवायचं आहे. त्याला पुरे सवून मिळायला पाहिजे आणि जर जंत पडतात तर तेव्हा त्यांना स्वच्छ करायचं गायणीने चाळून काढून टाकायचे.
पण एवढं मोठं आहे ना ते कसं काय ते तर स्वच्छ करणार पाणी
मग मोठं याच्यापेक्षा जास्त मोठे मोठे असतात ना भांडे त्या पानाने तर मी खूपच छोटं भांडं घेतलंय.
हम ह. तरी पण मग त्याच्यामधलं जे काय असत ते पोषण ते चाललं जातं ना मग पाणी काढल्याने
पोषण नाही चाल जात त्या आता नदी तला पाणी असतं मग काय पोषण चाललं जातं का?
नाही नदीथ लावामध्ये नदी तलावामध्ये कस वरच्या वरती पाणी वाहून चाललं जात हे कसं पूर्ण पाणी काढावं लागतं. तर मग त्या दुसरं पाणी टाकावं लागतं असं.
हो मग तसच करावं लागतं ना मग त्याच्याने पोषण थोडे चाललं जातं त्याचं. उलठून त्याला आता आपण रोज जर रंघोळ नाही करणार तर आपल्याला कसं वाटणार आहे बरं. मग तसं त्याच पण आहे उलटून त्याच जर ते पाणी खराब काढलं ना. ते स्वच्छ होत त्याला अजून नवीन ऊर्जा मिळते. फक्त पाणी टाकताना व्यवस्थित काळजी घेऊन टाकायचं.
ते अजून ते सूर्यमुखी सारखं ते कोणतं फूल आहे ते तर काही कोण फुल आहेत नाही.
त्याला तेच तर भृंगराजच आहे ना मग हो ते डोंगराचच आहे.
ना मला वाटत तर ऊन लागेल त्याला
मगून लागणारच आहे ना ते निर्जी होन चाललय ना आता
होऊन भेटतात. नाही आणि मग ओनमध्ये ठेवलं तर मग ते असं जळल्यासारखं होऊन जात असं होऊन जातं.
त्याला वेगळ्या भांड्यामध्ये ठेवावं लागणार आहे.
हा मोठ्या भांड्यामध्ये ठेवा लाग.
होम्म. आणि हेमंदा. मधुमालतीच पण खूप छान आहे त्याचं तर काही टेन्शनच नाही. स्नेक प्लांट खूप जास्त दाटे दाटीचे होऊ गेले पण ते अशी उंच उंच वाढतच नाही ते तसच आहे तिथेथ. ते लहान लहान
हम्म.
काय करायचं ही फांदी कोणी लावली होती माहत नाही सगळी जळून चालली होती.
ती का विषनी लावली का कोणी लावली का समज समजतलं नाही. ह.
काय खर नाही. हे तुळशी तर मी म्हणते सगळं कापून टाकायचं सुकवायला टाकून द्यायचं त्याच. तुळशीचा पाण्याची पावडर होईल ती आयुर्वेदिक साठी तरी कामात आहे.
होना
माझ्याकडे निेंबूचं झाड पण मस्त आता वाढून राहील छान पैकी आता भारी वाढ यते त्याची हो, हो निंबूचच
पर निंबूचा निंबू निंबूला तर चांगलं मोकळे जागा लागत. ते ना खाली जमनी खाली जमिनीमध्ये लावं लागतं ते निंबू
हा मग जमिनीमध्येच लावलेलं आहे ना ते काही कुंडीत लावलेलं आहे का मग हो खाली
चांगलय
पाणी आलेल होतं आमच्याकडे पाणी भरलं
सगळे वेगळे, वेगळे झाड लावता ते निंबूचं झाड लावलं आता बर जात
नाही मी लाव लावते बाकी कोणी लावत नाही कोणाला काहीच पडलेली नाहीये झाडं लावायचे
मग ति तू सकुंड आहे त्याच्यामध्ये किततीक किततीक झाड लावणार आहे अजून
किती, कितीे काय कि कुंड्या कितीच्या तरी येतात भरपूर कुंड्या खाली पडलेल्या आहेत पण कोणी एक दुसरं नवीन रोप आणत नाही आणि लावत नाही ते बिचार गवती चहाच लावलेलंय त्याच्यामध्ये पण पुरेसे मी टाकलेली नाही एवढ्याशा माती मध्ये खरंच जगेल का बर ते
हम
ह आणि पालकला एवढ्याशा कुंड्यांमध्ये पालक लावून दिलेले ते पूर्ण दाटी, दाटीन सगळी बिचारे मारून चालली कशी होईल काय माहिती
हम
त्याच्यासाठी ते पिंक कलरच खत दिलेलं आहे ते पण कोणी टाकत नाही आपणच पाल्यावर आठवण करायची टाकायचं
ह
काय काम करते का तू बोलत नाही तर
नाही ना मी ऊना मध्ये येऊन गेली आता ऊन लागते मला
ऊन लागते म सावलीमध्ये जाऊन बस ना
सोलरच्या खाली जाऊन बसली मला करंट नको लागायला
बापरे कारण काहीने लागणार सोलर अर्थिंग लावलेली ना
अर्थिंग हा अर्थिंग, अर्थिंग लावली ना
हा अजून पण चालू आहेत पाणी येतं आहे कॉक काय माहिती कुठे फिरवलाय खालीआहे का वररती वरती फिरवलं असल वाटत बरोबर ते अलोवेरा पण किती वेळेस लावलं ते पण जगत नाही व्यवस्थित कसंच लावून देतात
नाही जमता पण ते वाढत नाही ते
त्याला पाणी एवढं बद, बद टाकून देतात ते वाळूमध्येध्ये पण वाढत चांगल्यापैकी तर तुम्ही त्याला रोज, रोज पाणी टाकतात तर कशाला वाढेल ते मग
बरोबर आहे
ह इडली खानार तर मी माझा काही नाही नाशता मी नुसती ग्रीन टी घेऊन घेतलेली आहे
नाश्ताचा काय बेत मग
नाश्ता बघू ना आता जे खायला मिळेल ते खाऊन घ्यायचं हे मामी तर कधी बोलत नाही की चला बाई या नाश्ता बिश करून घ्या असं मामी नुसती फिरते एक तर हा तिची तिचीच एक तर मस्त मजेत राहते. कधी म्हणणार नाही किंवा बाची बाई आलेली एखाद्यावशी तिला बोलून घ्यायचं नाश्ता बिस्ता खाऊ घालायचा पुरणपोळी वगैरे मस्त बनवून खाऊ घालायचं एकतर. काही नाहीईन नेहमी चांगल्या अस. तात ना या नाही मुली सांभाळून राहिल्या ना.
नाही नाहीत मुलींच जवळनी सांभाळायचं असतं फक्त.
हा बस.
तर मुलींचं करायचं असतं त्यांना
नाहीतर काय मग. बेकार बुक लागेल शेबूहते.
ह ह.
बुक लागले आहे आता चालेल मग मी ठेवते फोन.
चालेल मग नाश्ता नाश्ता करून घ्या.
हो.
मला पण इडली गरम गरम खायची आहे चला. हो.
ह.